हा बोला की हा यालाय बोला.
हा. काय स्वयंपाक चालू झाला की नाह?
हो स्वयंपाक चालूते जरा तयारी चालल्या काय, काय करायचं नेमकं समज हम्
होय आज बड्डे स्पेशल ना,
हम्म स्वयंपाक करायचा काय बाहेरच आवरायचं काय हे नेमकं सगळं कन्फ्युजन चाले
होय.
हम्म बोला की तुमचा स्वयंपाक
माझं हा माझं थोडाफार क्ये करायचांय थोडा केलाय.
आज काय मग आज स्पेशल काय करू.
स्पेशल आज छोले भटोरे आहेत एकदा खायला.
काय?
छोले भटुरे.
छोले भटूरे व्हय. हा हा हा स्पेशल काय स्पेशल डिश आहेज.
ओय जरा आवडते ना, ते
होय नॉन व्हहेज तीन खाता का खाताय का
खातोय पण आज गुरुवार आहे ना
होय होय माझं पण आज गुरुवार असतंय
मा याचं काय नाव नसते आज तुम करताय
होय करते की नॉन व्हेज नॉन व्हेज बुधवा ठेकडा फिश फ्राय मटन चिकन हा हो येत आहे करचा
हा मला खेकड्याची रेसिपी चांग बघू जणार म आमच्यात काय कर ोड आमचा मामा करतेय मामाला सांगितले असते
खेकड्याची रेसिपी म्हणजे कडीची सांगते मी तुला कढची म्हणजे खेकड्याची कढ
हा हा सां
आता खेकडा खेकडे्या असतात मग ते एक एक जण काय करतात बाहेर बाजारात अ म्हणजे वॉश करून पण देतात नाहीतर मग आपण वॉश करायचं
हा हा
मग घरी आल्यावर आपण वॉश करायचं पूर्ण फेकडा अ सोलायचा वॉश करायचा त्याची स घाण काढायची हो एकदम भधुळ्याच शेकड्याला
ह ह
अ स्वच्छ वॉश करायचं वॉश केल्यानंतर त्याचे नांगे पेंट साईड ला काढायचं नागे त्या असं फ्रंटचा मधला असं भाग पेन असं बाहेर काढायचं म्हणजे असं पुन स्वचछ करायचं ते मग नंतर ना खलबत्यात म्ह पूर्ण फेकडा अस एकदम स्वच्छ करून घेतल्यावर खलबत्यात एकदम अस बारीक कु कायच नाही तर मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये पण चालतय तर मिक्सर मध्ये जर आपण केकून मग मिक्सर म घालायचं
हा
म्हणजे त्याचा रस निघतो ना खेकड्याचा
हा हा
हा मग एकदम खचून हे करायचं मिक्सरमध्ये काढायच मग त्याचा रस काढायचा रस काढून जरा आणि पाणी घालायचं पाण्या आणि पूर्ण स्वच्छ करून रस काढायचा त्याचा कापडा आणि ते नसा कापडाने असं जोरात असं जाम असं फिळून
हा
हा मग नंतर ना आपण नंतर तकडे मसाला हे पूर्ण ते क म्हणजे पूर्ण आहे ना ते वॉ करून सगळ हे केलं ना बाहेारीचे रस्त्या साईड ठेवायचंय त्या पाटूलामध्येध्ये आणि नंतर मग ह्याचा बाकीचा थोडाफार मसाला म्हणजे काय कांदा कांदा टॅमॅटो असं एकदम बारीक चिरून कांदा टॅमॅटो लसूण हे करायचं बारीक कोथिंबीरेत नंतर बारीक करून घ्यायचं. थोडं असलाही पण नाही मझाला करायचं. आणि नंतर मग जिरं घालायचं हच्यात फोडणीमध्ये झिरं घालायचं झिरे नंतर थोडा हे मसाला केलेला घालायचा. आणि मग तिखट मीठ, सगळं घालायचं. मग नंतर, ते कडीचं आपण म्हणजे पाणी हे केलेलं अस, पूर्ण गाळून ते. मग ते त्यात वत्याच आणि, असं रे असं कंपल असं, पूर्ण हलवाय सारखं असं, हलवायचं न थांबता असं पूर्ण कडीला ते हलवायचं असतं. मग ते मग घट्ट घट हा, कंटिन्यू असं हलवायचं त्याला असं, असं उकळी मारून द्यायची नाही असं मग त्यात नंतर मग कडी पूर्ण अस मग सिलजली कळत्या मग त्याच्यावर मग कोथिंबी टाकून एकदम मगत सर्दीच्या पावसाात थंडी इते ना तडे फिरायला चांगले म्हणजे आणि हाडांना पण हाडांना पण चांगले आहे हाडं ते म्हणजे असं बळकट मजबूत राहतात. लहान मुलांना ते, खेकडा, खेकड्याची कडी चांगली आहे.
होय,
हा कडी मस्त, लागते त्याची,
आमच्यात काय कधी जास्त नॉनव्हेज, नसते सोडून आच्या करणं ही अडीच च असत, म्हणून म्हटलं जरा बघूया करून,
हा कडीची मस्त रेसिपी म्हणजे, एकदम छान लागते कढ आणि म्ह म्हणजे, अ वयस्कर लोकांना असे. एकदम छान आहे अस,
आजारी त्यांण हा, हाडांना मजबूत मिळत्या. आणि कढचे म्हणजे खे खेकड्याचे, फायदे भरपूर आहत त्याचे कढचे असं, आणि एक एक जण म्हणजे केस, खेकडा फ्राय म्हणजे चूल आता गॅस असते ते, आता पहिल्या त्यात, चूल होती मग, चुलीवर मग काय करायचे, खेकडा एकदम ते नागे असतात ना नांगे ते चुलीवर भाजायचे असं, एकदम अस करपूस अस असं पाच एकदम, ब्लॅक होपर्यंत असं भाजायचं चांगलं भाजायचं ते नागे. आणि त्याच्या, आतमध्ये वाईट असते ना. ते वाईट एकदम मग शिजतय, म्हणजे असं भाजून चांगलं होतं ना ते वाईट नंतर ना ते खायचं ते पण, मग चांगलं असते हाडांना ते मजबत अस एकदम छान ला
त्या काहीअशी, वेगळंटेस्ट वघेरे लागत नाही. घाण वाटतं नाही ना? खायला,
आं!
असं म्हणजे घाण वगैरे अस, घाण वास किंवा असं काही येत नाही ना त्याच
नाही, नाही घाण वास हां मग घाण वाचते नाहीेत नाही, आतामध्ये कधी हां मग फेब्रुवारी मध्ये आणलेलं. पेपर मध्ये ती कोल्हापूरमध्ये किती पाच, का चार वाजल्यापासून खेकडे विकत होते. आठ, कंटिन्यू आठ नऊ, वाजेपर्यंत खेकडे संपलेले त्यांचे, चाळीस किलो खेकडे संपल्याले, आणि चाळीस किलो खेकडे राहिलेले. कोल्हापूरमध्येच मध्ये, दोन दिवसापूर्वी न्यूज आलेली. म्हणजे खेकड्यांची एवढी क्रेज आहे, की पाऊस तन बघत नाहित, पावसात तेण, खेकडे, बिकडे न्यायला येतात ते.
हो ना म्हणजे ते, खाणाऱ्यांना चव माहित,
हा खाणाऱ्यांनाचव माहितय, म्हणून कोल्हापूरमध्ये एवढंअसं, खेडायचं बाजारच लावलायला, म्हणजे असं. न्यूज पण आलेली, या पेपरमध्येध्ये आणि व्हिडिओ पण आलेला.
हम, हम, ह,
हा असं पूर्ण अस बाजारत असं पूर्ण ती लाईनच म्हणजे सकाळी पहाटे पासून ते आठ पर्यंत त्यांच खेकडाचच बाजार चालू होता त्यो
बोल होय ना
हा आणि किती चारशे रुपये पाचशे रुपये असले खेकड्याचे रेटयत.
हो एवढं, महाग आहेत.
हा खेकडे, भरपूर महाग झालात. पण, पावसाळ्या सगळे जास्त करून खातात ना, खेकड्याची कडी तेसं असं. आणि चार, पाचशे रुपये असे रेट होते, परवा ते न्यूज वर, मोबाईल मध्ये आलेलं,
तुम्ही आणताय ना मग घरी ताई
आणतेय मी म्हणजे तिकडं आता आणलं नाही ह्या वेेळेस पण तिकड माहेरी तेन गेल्यावर आणतोय आम्ही इथं फक्त मीच खात्या. त्यामुळे मग मला नको वाटतं एकटीला खायाला
माहेराय
माझं माहेर सांगलीय. हा त ते हा तिकडं म्हणजे मीच खात्या. पण मी मलाच आवडतय फीश, खेकडा तेन
हम
खर खेकडा हा शरीरासाठी उत्तमाय म्हणजे एकदम आरोग्यासाठी चांगलाय खेकडा
होय की बरोबराय
हम्म ते आता काय खाणाऱ्यांना खात्यात ती न खाना खाणाऱ्यांना असं वाटतय बाबा कस खात अस तील काय ते आता प्रत्येकावर असतय ते हा
म्हणजे कधी खाल्लं नाईये त्यामुळे ते ऐकताना जरा विचित्र वाट
हा ते ऐकताना जरा वेगळ वागतय ते पण भरपूर जण खात्यात.
हो खातातच.
हा कोकणामध्ये तर भरपूर सगळी जास्त ते जास्त करून कोकणामध्ये आपल्या तर हम् खेकडा भात, खेकड्याचा रस्सा, भात, कडी
हम्म मासे बिसे सगळच
हा मासे तेन चालू असतय कोकणात
हम् त्यांचा काय प्रमुख आहारच त्यो आहे म्हणल्या
हा कोकणातल्या माणसांचं भात आणि माशावर खेकड्यांवर जोर जास्त असं
तिकड तेच पिकत ना फक्त भात
हा आणि आपल्या इक आपल्या इकडच्या भागात म टन चिकन ह्यावर लय जोर सगळ्यांचा हा हा ह्याहिकडं आपल्या ह्या आपल्या साईडला
हम्म
हम्म मटन चिकन जास्तीत जास्त सगळ्यांच्या प्रत्येकच्या घरात असतय. खेकडा एवढा कुणाच्या नसतोय घरात पण फिश असतोय मटन, चिकन असतय.
होय होय काय येवढ
मी एकटीच खात्या बाकी कोण नाय खात. मी आणि माझे पप्पा हा हा म्हणजे अस मी माया मुलाला पण सवय लावल्या त्योन खातोय पण एवढं आवडीन नाय खात असंय.
अजून लहाने म्हणल्यावर नंतर खाईल कि मोठ्ठा झाल्यावर कळा लागल्यावर
हा कळाय लागल्याव आपोआप खात्यात ती सांगाय लागत नाही काय नाय चांगले फायदे आहेत. तेच परवा रेट बघित ले पा पाचशे सहाशे असले रेट होते खेकड्यांचे.
हा महागच असतय.
हा भरपूर मावाने आणि मोठे मोठे खेकळे एवढे मोठे की आई श म्हणजे असं एवढे असे मोठे मोठे तीन खेकड्याचा एक खेकडा असा मोठा असतोय ना तसे खेकडे होते.
हा हा
मोठे मोठे, भरपूर मोठे खेकडे होते.
होय ना.
हा ते मो रिल आलेली ते. खेकडे एवढे मोठे होते, भरपूर.
हां.
हम्म.
आमचं काय कधी त्या गोष्टीशी संपर्क नाही, त्यामुळ एवढी
हा तेच की होय. आजारी लोकांना तर खेकड्याचा फायदाय भरपूर, आजारे लोकांना.
होय होय.
हां, हां. ओके हां.